हॅलो
हॅलो
हा हॅलो काही आवाज येत आहे तुम्हाला?
हा हा येतोय येतोय नमस्कार ताई
हा नमस्कार कसा आहे?
हो चांगली आहे की
अच्छा ओके चाल तेच नाही आता पाच वाजता पाच साडेपाच वाजता करू चहापाणी
हा बरं बरं
हा काल तेच म्हटलं तुम्हाला फोन करणार होतो. पण त्या ऍपमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आलाता कुणालाच कॉल लागतं नव्हते माझे
ते काल कसं शनिवारी रविवारी सगळ्यांना सुट्टया असतात ना आपल्या लेडीज तर मग ते आता ज्या टास्क राहिले ते म्हणजे सगळ्या जणी आपण करत होतात ना कॉल त्याच्यामुळं मग थोडसं लोड आला असेल आता थोडं थोडं टेन पण काही काम थोडंसं राहिलं की हे होत ना तसं बहुतेक झालं असल, हं त्याच्यामुळं, मग ते कुणाचच कुणाला
करायचं
हां, दोन तीनच कॉल झाले आणि मंग नंतर असाच प्रॉब्लम यायला, अस सगळ्यांचा, ते लोड आला असन, ॲपला च. म ते राहून जात ना, असं एक- एक दिवस मिळतो. तेवड्यात नाही झालं की, मग अशे प्रॉब्लेम आले की, राहतात आपले कॉल करायचे. मी मंग नंतर, तर वेळ भेटत नही असं.
हो आणि त्याच्यात मंडेपर्यंत, कम्प्लीट करायला सांगितलंय ना?
हां, मग ते मंडेला वगैरे, कसं मग सकाळी- संध्याकाळी तेवढं होत नाही ना, करण आपलं, त्याच्यामुळ झाल तसं नाही तर, मंग काल बरेच कंप्टीट झाले आस ते, म्हणूनच मग सकाळी-सकाळी म्हणलं सकाळ पस सुरुवात करावी. कुणाचा लागयला, कुणाचा कट व्हायला, कुणाचा आवाजच येईना.
खूपच प्रॉब्लेम यायला, म्हणला आता काही करण्यात अर्थच नाही, म रात्री उशिरा परत च-झालं होतं वाट त चालू.
हां रात्री नंतर चालू झालत, पण मी काही ट्राय नाही केलं.
हां, मंग.
हो न, ते रात्री मग काम राहतं ना, थोडं स्वयंपाकाचं वगैरे, सगळं लेकरांचं ते बघायचं.
त्याच्यामुळं मग, होतच नाही मग करणं, त आज सकाळपासून करताय तर नेमके पाहुणे आले, आमच्या कड, असं झालं. अन ते पाहुणे असताना, असं बोलता पण नाही ना, येत. ते आपल्या कडे आलेले असतात, मग आपण, थोडस त्यांच्यासाठी पण, वेळ काढावाच लागतो ना?
हो, बर- बरोबर हाय गं ते.
पाणी ते, हो ना, थोडस राहतच, म्हनलं चला आता, थोडस आ आत्ताच गेल्या त्या, म्हणल चला आता, तर तुमचा आता मेसे ते झालं म्हणलं, चला कराव.
हो, तेच आज संडे होता, त्याच्यामुळे माझे आज सगळी काम लेट झाले.
हो ना, होत तस, एकतर लेकर थोडं उशीरा ऊठतात.
हम्म. संडे म्हटल की, आपल्याला निवाण-निवांतपणेच असत, सगळ हळूहळू कराय करतो आपण.
हो आणि सगळ्यांची सोबत हो काय तर, सगळ्यांची सोबत कामं उरकतात, मंग लेडीजची. मग ते, सगळे फ्री होते, मघाशी पण थोडं, मग आमच्याकड तस झालं, थोडी अडचण आली, पाहुण्यामुळ, त्याच्यामुळं झालं मग
हां, तेच
मग, काय म्हणताय अजून? आषाढी एकादशीच वगैरे काही? अस वारीत वगैरे नाहीत का, जात?
नाही, मी नाही गेली आ नाही, म्या लग्नाच्या म्या गेलेली नाही कधी अशी वारीत पण लग्नाच्या आधी मी उपास पकडायची.
होय.
हा पण ते एकदा उपास माजा असाच सुटला, लक्षात नव्हता एका एकादशी हाय आणि विसरून गेली. तर त्याच्यामुळे तो तुटला, त्याच्यानंतर पकडलाच नाही. असं बोलतात की, एकदा तुटल्यावर नाही पकडायचं ना?
नाही तस, ही सगळ्यात मोठी एकादशी असते ना, वर्षातली मग ह्या एकादशी की पासून चालू करायच. जर तुम्ही महिन्या पंधरा दिवसाची एकादशी करत असाल ना तर हे ही मोठी एकादशी मग ह्या एकादशी पासून चालू करायचं. आता चातुर्मास पण ह्या एकादशी दिवशी पासूनच चालू हो तो ना, बऱ्याच आता आपण अ कसं? महिला वर्ग जास्त धरतो ना, चातुर्मास ते
हाआ.
तर ह्या एकादशी पासून चातुर्मास धरतात मग चातुर्मासाचा उपवास सगळे जण, तर तुम्हाले पण करायचं असेल तर मग ह्या एकादशी पासून धरायचं म्हणजे ते चार एकादशी असता तात ना वर्षातल्या मोठ्या आषाढी, कार्तिक ये, ते अजून दोन महाशिवरात्रीच्या वेळेची एक अशा हा ते चार असतात मोठ्या, मग ती आता हे धरायची तुम्ही, तुमचा उपवास मोडलाय ना? तर आता ह्या एकादशी तिला धरा मग धरतात आसं, आता बघा कोणी कोणी पंधरा दिवसाच्या धरतात ना? तर त्यांची जर मध्ये मोडली का एकादशी तर मग ह्या एकादशी पासून चालू करतात, त्या उपवास धरायला. जे बरेचसे जण आस
अच्छा, आसं हाय का?
हाआ.
ते माहीत नव्हतं मला.
हा म्हणजे मला आपण असंच सांगितलेलं आहे म्हणजे आहे तसंच आहे आपण संक कष्टी चतुर्तीचं पण नाही का बघा? मोठ्या चतुर्तीपासून चालू करतो. कुणा अस मोडल्या असतील आधी मधे तर, मग मंगळवारची आली ती अंगार कि, अंगारकी चतुर्थी मंगळवारी येती ना? तर त्या दिवशीचा जर ते उपवास धरला तर, मग ती कुणाला चतुर्थी महिन्याची करायची असेल तर, मग त्या अंगारकी पाासून चालू करतात.
ह
परत श्रावण सोमवार मग तुम्हाले आता धरायचं असेल, तर मग आता धरू शकताय, तुम्ही ह्या एकादशीचा उपवास.
अच्छा मी का कस जास्त उपास बीपास नव्हते पकडत. फक्त एक दोन जे मोठे एकादशी असतात तर तेच पकडायची, हा तर मग ते आमच्या घरातले कसे बोलत होते कि? एकदा तुटली, सुटली
हो हो तसं करतात. पण ही मोठी असती सगळ्यात म्हणून धरतात. म्हणजे आमच्या इकड तर असंच म्हणतात. श्रावण महिन्यात म्हणजे सोमवार पण कोणाचा अस काही झालं तर, श्रावण महिन्यापासून धरतात.
हो तेच,
हा कारण ह्या एकादशी तीला थोडस आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तचच महत्त्व आहे ना. आणि आपल्या वार करी संप्रदायात तर थोडं वेगळंच महत्त्व आहे. ह्या एकादशीचं.
हो, हितं खूपच महत्त्व आहे.
हा हा आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. विठ्ठलाची, पूजा केली जाते. पण आषाढी एक एकादशीला ते देवशैनी एकादशी पण म्हणतात ना.
अच्छा,
ह. ते देव निद्रेत काहीतरी हा. आणि वारकरी संप्रदाय कस. जास्त ह्या एकादशीला वार करी संप्रदायाचे म्हणजे प्रत्येक भागातून दिंड्या जातात पंढरपूरला. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी. ती मग चंद्रभागे स्नान करतात. म्हणजे अस पवित्र आहे ना चंद्रभागा. मग स्नान करून परत विठ्ठल रुक्मिणी चं दर्शन घेतात. म्हणजे सगळ्या वारकऱ्यांचं जे वारीमध्ये वगैरे जातात. त्यांचं ते स्वप्नच असत की, म्हणजे आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घ्यायला जावं ते असं. मग चंद्रभागेतच स्नान करतात. तिथं म्हणत नाहीत की हे थंड पाणी हे.
असं कसं करायचं. बर बऱ्याच जणांना नसते ना. अशी सवय आणि चातुर्मासात तर सकाळी लवकर उठूनच थंड पाण्याने आंघोळ करून, पूजा वगैरे कर करतात ना.
हा बरोबर.
ह आणि ह्यात जास्तच नामस्मरण करत. त्यात देवाचं भजन, प्रव तर जास्त विशेष महत्व आहे चातुर्मासाला पण
हो.
मी काही काही जण ह्या आषाढी एकादशीच असं वेगळं व्रत करतात कसं की, आपण कसं बरेच जण एकादशी दिवशीच उपवास करतो. तर बऱ्याच ठिकाणी कसं करतात की एकादशीच्या अगोदरच्या दिवशी दशमी असते ना. तर त्या दशमीला एकच वेळ जेवण करतात. आणि मग ह एकादशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करायचं. म्हणजे विठ्ठलाची पूजा करायची तुळशीच म्हणजे विष्णूच अवतार मानलंय. ना विठ्ठलांना तर तुळशीची पानं वाहतात बघा. हा विठ्ठलाला ह्याच्यामध्ये अ पूजा करतात. आपण कसं महादेवाला श्रावण महिन्यामध्ये बेल वाहून पूजा करतो ना सोमवारी.
हा हा
हा हा. तसं, ह्या महिन्यामध्ये, एकादशीच्या दिवशी. तुळशीची पानं वाहून पूजा करतात. तुळशीचा हार वगैरे असं करतात. तुम्ही बघितलं पण असन बघा. आता पंढर पूरला. कसं, विठ्ठलाला ते हेची माळ असते. ह, काय असतं? तुळशीला ते आपल्या दिसायलय समोर. पण येईना म्हणायला. मंजुळा. मंजुळा म्हणतात ना? तुळशीच्या ह्याला. तर तुळशीची पानं आणि मंजुळा हा. मंजुळाला असं, पान ठेवतात पाठीमाग. आणि त्याचा हार असतो घातलेला. देवाला.
अच्छा, अस असतय व्हय.
तो आहे जास्त. हो. दिवसभर उपवास करतात काही ठिकाणी उपवास करतात. काही ठिकाणी म्हणजे, फळं खाऊन विठ्ठलाच नामस्मरण करतात. मग दिवसभर ते नामस् मरणात घालवतात. म्हणजे, त्या दिवशी काही खात नाहीत दुसरं. बऱ्याच ठिकाणी मग शाबूदण्याची खिचडी, भगर वगैरे, असं खाऊन उपवास धरतात. तुमच्याकड असं, निरंकार धर तात. म्हणजे, फळ हे खाऊन का? म्हणजे असं खिचडी ते खाऊन धरतात.
खिचडी खाऊन धरतात. खिचडी भगर चालते, आमच्या इकडं.
हो, आमच्या इकडं पण चालतय. पण असं काही जरा, जास्तीचे भक्त असतात न. अ जास्त देवा हे करणारे. ते मग तस, फळ ते खातात बघा. आणि पूर्ण दिवस देवा च्या नामात राहतात. ह, आणि मग दुसऱ्या दिवशी ते पारण द्वादशीला उपवास सोडात. मग त्या दिवशी पण, एकदाच जेवतात. जसं, दशमी दिवशी जीतात ना एकदाच. मग त्याला ते तीन दिवसाच पार न. माहिती अस, माहितेय का, तुम्हाली हे?
नाही. मला जास्त काय माहिती नाही, त्यातलं.
हा. म्हणजे हे तीन दिवस असतात ना. द आपण एकाच दिवशीे, एकाच वेळेला जेव जेवायचं. शीला ऊपवास करायचा, मोठ्या एकादशीला आणि दुसऱ्या दिवशी पण एकदाच जेवण करायचं. उप वास सोडायचा. तर हे पारन म्हणतात.
ह्याला. म्हणजे एकादशीचं पारणं असं म्हणतात.
अच्छा. असंय का?
हा. आ. मी आपल्या त्या ह्याच्यामध्ये तर जास्त महत्त्वय ना. महाराष्ट्रामध्ये जास्त महतय. च्या बाहेरुन तिकडं, कर्नाटक वगैरे. कडून पण लोकं दिंडीमध्ये खूप, सहभागी होतात. आपल्या इथल्यापेक्षा, कर्नाटकातून जास्त दिंडी येत.
ह परं - पंढरपूर जाण्यासाठी. हो. आपल्या इकडच्या पेक्षा तिकडचे जास्त- म्हणजे विठ्ठलच तिकडून आलेला आहे. कर्नाट कर्नाटकामधून. ते काहीतरी ओवी आहे. आता मला आठव ना अचानकपणे. हा. तर ते तिकडून आलेले आहेत. विठ्ठल. हं. मग ते- ते विठ्ठलाची जास्त भक्ती. आपल्या महाराष्ट्रातल्यापेक्षा कर्नाटकच्या तिकडच्या भागातली जास्त भक्त- हे करतात.
हम
हॅलो. का. हां. ते नाही का? कर्नाटकातले लोक थोडेसे असं- अम. अं. आ. म्हणजे कस काळ्या कलरचे वगैरे असे राहतात.